हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय
हा येतोय येतोय
हा
काय करायलात
काय नाही बसलेय त बाळाजवळ येऊन थोडं तुमचं मुलगा बर आहे काय
हा हा रात्री दाखवून आणलाय त्याला हाय कमी आहे आता
हा हा मग काय शाळेला गेला नाही
नाही नाही जरा आशक्त पना असल्यामुळे नाही लावून दिलं
ह ह
झोपलाय तो आता.
हम
किती वाजता झोपताय रात्री
मी
हं
दहा वाजता
ह हा हम्
का ओ
नाही असंच विचारलं
होय
ऐकायला
चकल्या कश्या करताय हॅलो हा
हा चकल्या आता अ म्हणजे हच फुटाण्याच्या डाळीचं आणि पोह्याचं केलेलं माहित आहे मला
हा हेचा हरभऱ्याची डाळ घालत नाही का?
हा म्हणजे हे जरा वेगळं होतंय ना खुसखुशीत लागतंय. पोहे बारीक करायचं किंवा तांदळाचं पीठ तांदळाच्या बिठा आणि हे फुटाण्याची डाळ एक किलो असेल तर अर्धा किलो घ्यायचं आणि त्यात ओवा वगैरे तीळ ओवा तीखट मीठ कडलेलं तेल घालून पाहिजे तेवढं म्हणजे चवीनुसार घालून अ आपण हे करायचं चकल्या पाडायच्या. असे करतो. तांदळाचे पण करतात पण ते तांदळाचे काय होत नाहीत व्यवस्थित ते कडकच हुत्यात एकेकदा.
होय.
तांदळाचे पीठ पण बाकीच्या आणि डाळी वगैरे घालायला पाहिजे. तुम्ही कसं करताय?
आम्ही एक किलो हरभरा डाळ असली की अर्धा किलो किंवा पाऊन किलो तांदूळ, गहू वाटीभर म्हणजे एक वाटी म्हणजे प्रमाणातच. पोहे, होय गहू घालतोय आम्ही. शाबु एक वाटी पोहे एक वाटी, फुटाना डाळ एक वाटी असं सगळं सगळं घालतोय आणि अ हे करतोय तेल म्हणजे जेवढं पीठ आहे म्हणजे मोजून घेतोय आम्ही एक माप ट पीठ असले अ म्हणजे आपण आमटीची एक पळी असते ना त्या दोन घालायच्या आ हेला असं मापानच तेल घालतोय. अन् त्यात ओवा, लसूण चेचूून
मग लसूण घातल्यावर ते कुरकुरीत होतय?
होतय खमंग वास सुटतोय आणि, आणि छान पण लागत्यात. लसूण, ओवा, परत तीळ, चकली मसा साला घालून ते तेलात घालूनच पीठ पण तेलातच हालवतोय आम्ही.
हम हा हा.
ह आणि कोमट कडलेल्या तेलात आणि गरम पाण्यानं म्हणजे कोमट पाण्यानं असं एकदम सगळं पीठ मळायचं नाही ते दाबून ठेवायच ते पीठ गरम असं राहिलं पाहिजे थोडं थोडं थोडं गरम म्हणजे कोमट पाण्यान मळत मळत चकल्या गाळायच्या छान होत्याता.
भाकरी करतोय तस हा हा
हा म्हणजे थोडंस म्ह दाबून ठेवायचं गरमच राहिलं पाहिजे पीठ ते झाकण घालायचं पीठावर.
आणि परातीत थोडं थोडं मळत आपण चकली गाळायची. असं करतोय आम्ही.
हम् हम.
आम्ही लसूण कायम घालतोय, लस् लसण तुम्ही घालता का?
लसूण नाहीत घालत चकली नाही लसूण नाही घालत, चकली मसाला अ आणि मिरची पूड घालत्यात ह.
मी घालतोय.
हम्म हम्. आणि काय असतंय वेगळ तुमच्यात करण्याची पद्धत.
मी तर असंच करतोय बघा म्हणजे.
म्हने दुसरे दुसरे पदार्थ
असं गोड चकल्या करत नाहीसा काय?
गोड नाही, गोड कसं करायच्या?
गोड म्हणजे अ डाळ ती का भाजायची नाही. त्या चकलीची हरभऱ्याची डाळ.
हा.
असलं तर पावशर गहू घालाय त्यात तांदुळ घालायचं नाही. आणि ते बिलदोड घालून म गुळाचं पाणी करून मळायच हा पाक त्याच गुळाच्या पाकात. आणि वेलदोड घालायच त्यात थोडं असं करत.
हम् हम.
ते पण असं म्हणजे कडक कडत येत नाही मऊ होतंय.
इथं सगळ्यांची पद्धती वेगळी ये.
होय तुम्ही करत नाही काय कधी?
गोड इथ आमच्या सासरी जास्त करून खात एखाद काय वस्तू आणली तर. तेवढंच तेवढं पुरत तेवढं खात्यात की नाई तरी पण तेवढं थोडं करायचं. आपण गोड करतोय शिरा बिरा प्रसादाला वगैरे करतोय तेवढंच. जास्त कोण खात नाय. पोळ्या वगैरे केल्यात पूरणांच्या पोळ्या वगैरे केल्या तर थोडच खातोय आम्ही. लेडीज तेवड सकाळ सध्याकाळी एक एक खातात. म्हे जेम्स कोण लय खात नाहीत. एक टाइमच खातात दुसऱ्या वेळेला द्यायचंच नाही.
होय खातच नाहीत.
खातच नाही त्याला होय ना करल तेव्हाच.
ते काय ठरलेलंच आहे प्रत्येकाच.
होय, अगोदरचे लोक भरपूर खायचे पुरणपोळ्या. ह आवडत आवडीने खात होते.
जास्त जास्त करायला लागायचे आणि आता थोडं करून पण आठ दिवस
हे पण चपाती पण खातच नाही आताची एक एकच बास सकाळीच संध्याकाळी एक
होय. पचत नाही ना चपाती त्यामुळे ज्वारीची भाकरी सहसा.
ह् अगोदरची लोक जे आहेत आता म्हातारी झाले म्हणजे काम करून करून आता हे आहेत. ती अगोदर भरपूर खायची प म्हणजे काम पण तेवढीच होती भरपूर काम तिला आत्ताच काय कामच नाही रायचं जवढं कप आवरायचं स्वयंपाकाच आणि बाकीच्या घरात नवऱ्याच आणि पोरंच आवरायचं झालं.
हम् ह.
बाकीच्या अगोदरच्या माणसांना भरपूर काम होती.
शेतातलं म्हणा बाहेरच
आता कसं एक तास काम काढलं की केले की दोन तीन तास निवांत
जो पण काढत तो एकच ता सगळ्या मशनी आल्या डळाळीच्या वगैरे अगोदर डाळ वगैरे भरडतच होते की नाात्यावरती पीठ वगैरे काढत होते. आता तसं कुठं कायच नाहीय. हॅलो. हॅलो.